हॅलो...
हॅलो, आवाज येतोय? हॅलो... हॅलो.. आवाज येतोय? हॅलो..
हॅ... लो
हा.. आवाज येतोय?
हॅलो..
हा.. आवाज येतोय तुम्हाला माझा? हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय?
हा येतोय येतोय बोल.
हा हा काय नाही काय करा हम् तेच काय चालूय म्हंटलं केला कॉल.
ह
हॅलो
हॅलो हा रेंज मध्ये हा येत तोय येतोय बोल.
काय नाही सहजच केला होता कॉल तुम्हाला मी विचारल होत ना येणार आहे काय मला ट्रॅव्हलिंग वगैरे आवडत प्रवास करायला हे ते.
हा हा, हा हा.
तुम्ही नाही म्हटला मग मी जाऊन आली. तुम्हाला माहितच आहे मला प्रवास किती आवडतो मी सारखं म्हणजे इकडे तिकडे नवीन ठिकाणी वगैरे पाहायला जातच असते.
हो हो हो हो ह्यावेळी कुठ जाऊन आले लीस्तु. म्हणजे काय बघूनून आले.
हो आता हे उन्हाळा तर म्हणजे ऋतू चालू आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मग त्यामुळे मी अशा ठिकाणी गेलते जे निसर्ग्रम्य डोंगराळ प्रदेश वगैरे असतील बीच वगैरे या ठिकाणीच गेले होते.
हम्म प्रवासात म्हणजे कसा केला असतो म्हणजे ट्रेननी बसनी?
हो होय नाही तुम्हाला माहित आहे मला बस नाही प्रवास सहन होत नाही आणि
हा ते काही काहीच प्रवासाविषयी जरा अस हे असते नाही का अडचणी असतात.
गेल्यानंतर मला
छान वाटतय रेल्वेला सुद्धा आहे ना. ना आता रेल्वेच सुद्धा म्हणजे कसं हे केलेलं आहे म्हणजे भरपूर आतमध्ये सुविधा वगैरे आहेत.
हा म्हणजे बघा ना सगळ्यात स्वस्त पण तो प्रवास असतो आणि आरामदा आरामदायी देखील असतो म्हणजे आता आपण कमपेअर करायला गेल तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण बसने जर प्रवास केलो तर आपल्याला म्हणजे वॉशरूमला वगैरे कुठेतरी बाहेर जायचं असेल तर ते बस म्हणजे ज्यावेळी थांबेल त्यावेळी आपल्याला जायला लागत मग तसं रेल्वे मध्ये नसतं ना.
हम्म.
तेच म्हणून मग रेल्वेनेच गेलो होते मी म्हणजे आता तुम्हाला माहतीच आहे मला नवीन ठिकाणी पाहायला आवडतात जिथे गेले तिथली नवीन लोक नवीन वेगवेगळे अनुभव तिथील भाषा वेशभूषा वेगवेगळी संस्कृती ती मला तिथून अनुभवायला मिळाली. म्हणजे आता माझे दैनंदिन ते जीवन आहे धावपळीचेच आहे हे तुम्हाला माहित म्हणजे जॉब
हो हो हो हो हो हो तरी पण थोडंफार त्याच्यामध्ये तुझं असेलच की काहीतरी म्हणजे व्यायाम वगैरे. हे ते असेल हो.
हो ते तर आहेच मी तर माझी प्रायोरिटी जिंमला वगैरे
तो म्हणजे किती जण गेला होतात का तसं काय नाही तू एकटीलाच आवडते.
नाही नाही प्रवासाचे काय भरपूर प्रकार आहेत. सोडा म्हणजे आपण सोलो प्रवास म्हणजे एकट्याने प्रवास करू शकतो, ग्रुपसोबत करू शकतो, तसं मी मैत्रिणींसोबत गेले होते म्हणे कस असत एकटी गेले की आपल्याला काही अडथळे निर्माण होऊ शकतात मग जर आपण ग्रुप करून गेलो. मग म्हणजे सहकारी अस त्यामुळे आपल्याला प्रत्येक अडथळ्यांना सामोरे जाता येते ना मग जाताना आम्ही सगळे सोबतच गेलो होतो खूप एन्जॉय वगैरे केला. डोंगरदऱ्या पाहिल्या. आमची जी रेल्वे होती
निसर्गरम्य वातावरण असलं की किती प्रसन्न आणि छान वाटत ना. आणि असा असा चेंज पाहिजेच तसं.
हा म्हणजे आता माहितच आहे ना तुम्हाला विशेषतः मी काय निसर्ग असलेले ठिकाणच बघतो जस की आता डोंगर, समुद्र महाराजांची किल्ले. म्हणजे आता आपण प्रवास केला तरच आपल्याला माहित होणार आहे ना, तिथं काय आहे म्हणजे हे बघ पण त्यांची म माहिती अ घेण्यापेक्षा आपण तिथे जाऊन माहिती घेतलेली चांगली आता जसं की बघा किल्ले वगैरे आहेत मग आपण किल्ले पाहायला गेलो की त्यांचा एखादा मार्गदर्शक तिथे असतो. तो आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदशक कर तो त्यामुळे आपल्याला तेथील म्हणजे माहिती तिथं म्हणजे तेथील किल्ले वगैरे काय बाकी जे घटना वगैरे घडल्या असतील पौराणिक कथांमधील त्याची आपल्याला म्हणजे अ प्रत्यक्षात जाऊन छाननी करायला मिळते ना? संधी मिळते नवीन.
हो हो हो.
हम्म. तेच म्हणून म्हण
आणि कसं थोडसं अ म्हणजे विट आपण सारखं सतत गुंतलेलो असतो कामामध्ये म्हणा किंवा घरामध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे सारखं गुंतूनच असतो ना आपण मग ते थोडासा प्रवास केला आणि कुठं जरासं आपण फिरून आलो तर जरा फ्रेश पण होतं, आणि डोकं पण म्हणजे कसं एकदम माइंड पण जरा चेंज होतं. नाही का?
होय होय बरोबर आहे. म्हणजे असं असते की आता बघा की आपलं आपण काय करतो घर जॉब, घर जॉब, अस काहीतरी चालू असत रोजच्या जीवनात आपल्या म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात. आपलं मन चचल होत. यातून जो काही थोडासा बदल असतो म्हणजे जस की आपण बाहेर जायचं तेथील नवीन-नवीन गोष्टी अनुभवायच्या तेथील नवीन-नवीन ठिकाणे पाहायची, म्हणजे रोजच्या कामातून थोडासा बदल व्हावा तेथील बाहेरच्या ठिकाण. संस्कृती आपल्याला समजावी आता तुम्हाला माहितच आहे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे खाद्य पदार्थ प्रसिद्ध असतात. अ म्हणजे एका ठिकाणचे मिसळ एका ठिकाणचे वडापाव हे तेे फेमस असते.
हम्म पण जास्त अस बाहेरच पण खाण बरोबर नाही आहे. योग्य नाही ना. कारण आजार भरपूर मागे लाग तत मग.
हो हो.
अस आहे कारण आता कस आहे सगळ्यांना म्हणजे आता तुला हवे असेल तर नंतर मी देऊ शकते. पण घरीच करून खाल्लेलं बरं आहे. असं मला तरी वाटत.
होय, होय म्हणजे कसं असतंय म्हणजे आता मी प्रवास-प्रवास केल्यानंतर म्हणजे
हा ते तर प्रवासाला असं तुला काय म्हणजे अ जास्त हे झालं नाही ना कारण म्हणजे वज वगैरे बॅग वगैरे हे तेन. भरपूर तरी न्यावं लागतं ना प्रवासाला.
हो होय प्रवास म्हणलं की नियोजन पाहिजे आ ता बघा विना नियोजन जर आपण गेलोत हां जर नियोजन नसेल तर सगळं काही बिघडू शकतं हे तुम्हाला माहितच आहे. आता जसं की आता समजा तुम्ही कुठेतरी प्रवासाला चाललाय आणि
हो एक जरी नसेल तर आ सगळंच पुढचं सगळंच फिसकटत नाही का?
हा बरोबर आता प्रवासाचा पण भरपूर प्रकार तुम्हाला माहतीच आहे. आपण एकट एकांत प्रवास करू शकतो, ग्रुपने प्रवास करू शकतो. आता प्रवास हा हे म्हणजे बाहेर फिरायला जाणे म्हणजे प्रवास नाही. आता तर बघा, आपण बघतोय जॉब साठी लोक जात तात मग त्याला देखील आपण प्रवास म्हणतो. आता प्रवास म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जानं आता मग एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी फक्त फिरायला जातो का? तर नाही. तर काही लोक परदेशात जातात शिकण्यासाठी काही लोक जॉब साठी जातात. हा म्हणजे डिपेंड कर
बघायला मिळते ते आपण साठ ठवुन पण घेऊन येतो ना.
हा म्हणजे आता बघा आपण प्रवासासाठी बाहेर गेलो तिथ काहीतरी आपण नवीन बघितलं तर त्या आपण त्या त्या आठवणी आपण घेऊ शकतो. तर आपण त्या आठवून ताज्या करू शकतो. म्हणजे प्रवास हा लाईफ मध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये केलाच पाहीजे प्रवासामुळे खूप आपल्याला म्हणजे अनुभव येतात, माहिती मिळते, ज्ञान मिळते, आणि ते ज्ञान आपण भविष्यामध्ये वापर रु शकतो आणि प्रवास करताना काय घेतली पाहिजे आता आपण ऐकतोय, बातम्यांना वगैरे हे झालं, ते झालं. त्यामुळे आपण काळजीपूर्वक प्रवास हा केला पाहिजे. आता तुम्हाला तसं सांगायचं झालं तर आता बघा प्रवास मध्ये नियोजन तर पाहिजेच हे तर तुम्हाला माहितच आहे. हा आता प्रवासात आता बघा तस म्हणायला गेलं तर म्हणजे प्रत्येक प्रवास हा सुखदायक होईल असं नसतंय आता प्रवासात कधी कधी अडचणी पण निर्माण होऊ शकतात आता जस कि अ आता आपण ठरवल, - जायचाय बट आपल्याला म्हणजे वेळ झाला किंवा गर्दी झाली तिथं मग आपल्याला थकवा येऊ शकतो आपण दमलेला असू शकतो मग त्यातना आपल्याला एक अनुभव मिळतो आणि मग त्या अनुभवातून आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपण ज्यावेळी आपण प्रवास फक्त त्यावेळी आपला आत्मविश्वास जो असतो तो वाढतो मग वेगवेगळ्या आपण परिस्थितींना सामोरे कसं जायचं हे जगायला शिकतो म्हणजे प्रवास केल्याने आपला आपल्याला म्हणजे प्रत्येक ज्या अडचणींना
जाणवत पण ना माणसं कशी काय कशी असतात बाहेर पडल्यानंतर म्हणजे कसं रहावं कसं वागावं हे सुद्धा आपल्याला प्रवासात म्हणजे कळत ना
होय बरोबराय
आणि प्रत्येक ह्याची लोक असतात. प्रत्येक प्रांतातली मना हे ते, - भरपूर म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले लोकं असतात. त्यामुळे प्रत्येकानं राहणीमान येते ते पण आपल्याला म्हणजे कळतं
होय बरोबर आहे तुमचं म्हणजे माझं मत असं आहे की तुम्ही प्रवास करा व्यवस्थित करा नवीन संस्कृती तिथली शिका भाषा शिका अनुभव घ्या वेगवेगळे लोक भेटतात त्यांना भेटा आणि तुम्ही प्रवास करताना म्हणजे प्रवास केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास तु्हाला जे म्हणजे प्रवासाची साधन तर खूप आहेत तुम्हाला ज्याने जमेल त्यानं तुम्ही प्रवास, - करत राहावा हेच मला अस सांगायचं होतं तुम्हाला बाकी काही नाही
हा हा हा चालेल चालेल छान सांगितलंस आता नंतरच्या वेळेला जेव्हा मी जाईन प्रवासाला तेव्हा तू जे सांगितलयस कि म्हणजे नियोजन वगैरे हे सगळं मी म्हजे करेल नियोजन करूनच जाईन आणिय आणि जाऊन आले ना हो हो जाऊन आले की मी तुला, - म्हणजे त्याच सांगेन मी कसं वाटलं किंवा काही
हो हो ठीकाय ठीकाय चालेल हा हा हा ठेवा
हा अ.